हां बोला की.
ह काय करायल्यास, आवरले काय.
सगळं आवरलंय.
हा ह हा हा हा ह झोप एक दोन तास झप त्या काय मा
झोपते की
ह आणि काय
काय नाही बघा
आ आवरलं सगळं घरातल्यांचं सगळं किती जण आहेसा घरी
घरी आम्ही सात जण आहे आणि तो एकटा दीर, मी माझा नवरा, मी सासू, सासर, दोन मुलं
ह म तरी पण हा कि सगळ्यांचं, दीरचं लग्न झालंय?
नाही, का झालत त्याच ती सोडून गेली
हा ह तुला काय कशाचे आवडते नका
मला आवड बघा आ म्हाला शिकायची लय आवड आहे
हा
शिकवायला सोडा, मला माझे मिस्टर
हह हा चालतय, माझं किती हे तीनच मिनट बोलणार आहे माझ पण वेळ कमी राहिलय बाळा तुझा हाय वेळ वाढत तर होय
तुमचे ज कॉल सगळे संपले आहे
होय संपत आलेत मण म्हणजे अजून हाय कॉल करू वेळ कमी आहे माझ्याकडे
कसं काय पण ते दहा मिनिट केलं तरच कॅल्क्युलेट होतय ना.
नाही आता ते टास्क पूर्ण करायचं असलं तर ते पूर्ण कॉल पायलाच पाहिजेत. म्हणून म्हणजे हे होतंय ते डिसमिस होतंय मग.
हा हा हा हा.
मग दहा दहा मिनिट म्हणजे तेवढ्या वेळेत ते तेवढं सगळं व्हायला पाहिजे कि. आणि एक एक कॉल रिजेक्ट हे होत्यात, ते मग हे पडतंय.
नाही मला काय म्हणली ऐश्वर्या
हा.
कोणा संग पण बोल म्हटली, पण किणी दहा मिनिटं बोल. दहा मिनिटं ते कंडक्ट होतंय. आणि जर हे जर पाच मिनिटं बोलून ठेवलीस दहा मिनिट चार मिनिटं बोलून ठेवलीस तर ते त्याने हे धरत नाहीत येत म्हणा.
हा. मग ते आता आता तीच मला सांगितली तुमच्या माझ्याकडे फक्त अठ्ठेचाळीस मिनिट आहेत अक्का. त्याच्यात माझं अकरा कॉल हायत अजून हा असं आहे का हम्म कुणास ठाऊक बघायला अस हाय
माझे अजून आता अ चौदा झालेत अजून तुमच धरून हे चौदा झाले. म्हणजे मला अजून सोळा कॉल करायला पाहिजेत.
हा चाल तय आणि काय बा काय आणि काय? काय आवड किंवा काय घरात असं म्हणजे उम्म सगळ्यांच म्हणजे, तुझं शिक्षण पण चालू आहे घरचं पण करतीस.
होय. घरातलं पण करतोय शाळा पण मुलांना सांभाळायचं.
हा
सगळं मीच करतोय. घरी कसं सासूबाई काय करा होतंय होतंय सगळं आता करायलाच पाहिजे मला शीक क्षण शिकायचंय म्हणल्यावर मला करायलाच
करायलाच पाहिजे व्हयं स शिक्षणासाठी जर जरा कष्ट खायलाच पाहिजे.
मग आता जर कष्ट झालं तर पुढं चांगले दिवस येत्यात.
होय होय ते मात्र बरं आहे. आणि चालतय. अं हे करतय हावं आम्ही
हा
झालं काय तीन मिनटं?
झालं झालं आता साडे तीन मिनट
करा कट. हॅलो
हॅलो
हा कट केला नाही तुम्ही.
नाही झालं नाही ग हूईना झालंय माझ्याकडनं
नाही होत ओ ते दहा मिनिटं झाल्याशिवाय कॉल कट होत नाही.